हॅलो,
नमस्कार मॅडम! हॅलो, आवाज येतोय मॅडम? हॅलो, आवाज येतोय का मॅडम?
कमी येतोय. खूप कमी येतोय.
आता येतोय का बघा. हॅलो, आता येतोय आता येतोय का?
येतोय पण बारीक येतोय एकदम.
बर बर.
बर ठीक आहे, येतोय. आता बारीकच या लागलाय.
हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा आवाज येतोय का आता?
येतोय आता येतोय.
हा, काय म्हणताय मॅडम?
काय नाही. चाललं आत्ता झालं स्वयंपाक आवरला. स्वयंपाक आवरला आत्ता म्हटलं. ता लवकर घातला होता जरा.
बरं बरं बरं.
ते कॉल करायचे होते म्हणून.
अच्छ अच्छा अच्
तुमचं झालं ऑफिस, सुटलं?
आत्ता ऑफिस मागाशी सुटलं. थोडस माझे जरा प्रोफेशनलचे मला हे द्यायचे होते, माझे कुरिअर होते. थोडेसेय.
हा!
म ते कोरियल थोडे दिलेय.
हं हं म आज मित्राकडं जाणार नाही काय तुमच्या?
मित्राला आम्ही दोन तीन फोन केले पण तो मित्र काही फोन उचलत नाहीये जरा मा बाहेर मीटिंगमध्ये आहे म्हणतोय कॉल केला नाही आता माग ते पाच तीन, चार दिवस झालं त्याच्याकडं जायचं-जायचं म्हणततोय खर ते काय घडत नाहीये. रोज काही ना काही प्रॉब्लेमच येतोय.
असं कसं व्हायलय.
आता काय माहित आता काल पण काल ते बाहेर गेले होते, काल ते काय नव्हतेच ते बाहेर आउट ऑफ टाऊन होते. आज त्यांनी आहेत खर काय त्यांच अजून माला माला मा रिप्लाय काय आलेला नाहीये, मला मा माझ्या कॉल ला रिप्लाय काय दिला गेलेला नाहीये. त्यामुळ आता काय मला समजत नाहीय बघू आता पुढच्या तरी आठवड्यापासन त्यांच्याबरोबर व्यवस्थित कॉर्डनेशन चालू होईल असं वाटतय बघू?
हूं ते म्हणजे ते तसं का करायला लागलेत मुद्दाम करत नाही ना!
नाही नाही नाही तसे ते पर्सन नाहीयेत सोडा त्यांना काहीतरी काम असल्याशिवाय ते तसं करणार नाहीत. काय माहित आता कुठंतरी बाहेर पण असतील किंवा काय कामात पण असतील नाही तर ते तसं कधी वागत नाहीत, कारण आम्ही एकदा आता भेटलेलोच आहे ना. आसा विषय झाला.
हूं हूं!
काय एवढा मोटा विषय नाहीये होऊन जाईल ते
ओके.
बाकी काय म्हणतायनी.
काय नाही पाऊस तिकडं?
काही नाही, काही नाही आज दिवसभर पाबाळ मोकळा आहे बघा. पूर्णपणे.
काल होता भरपूर दिवसभर पाऊस इकडं. ऊं काल आमच्या इथला बाजार असतो ना पालेभाज्या.
बर बर मग बाजारात तारांबळ उडाली असेल जोरात पावसामुळे.
होय ते टायमिंगलाच बरोबर आला.
बरं मग काय भाजीपाला घेतला नाही?
घ्यायला जातात सासूबाई.
बर!
कमी झाल्यावर गेलेल्या शेजारच्या मैत्रिणीसोबत. त्यांना आणायसाठी मी गेलेले गाडी घेऊन पण अ. चुकामुक झाली आमची त्या पावसाती येतात का नाही म्हणून मोबाईल वगैरे घेऊन जात नाहीत ना. त्यामुळं. हरवतोय म्हणून, कोणतर चोरीला जातोय वगैरे म्हणून.
बर!
मग मी बाळाला घरातच चुकवून. गेलेले. मोबाईल देऊन त्याला, मग जरा कमी पाऊस होता म्हणून, त्यांना शोधलं, पण त्या नेहमीच्या ठिकाणी थांबतात येऊन तिथं थांबल्याच नव्हत्या. मग फुडं आलेल्या. हो जरा बऱ्या लांब भर्- तोय पण ते पिशव्या असत्यात ते ओझं घेऊन यायला येत नाय ना त्यांना
हा मग तेच की थोडं लांब असल्यामूळच ते त्रास होत.
लांब होतंय हा आणि भरपूर असत्या भाजी त्यामुळं,
अच्छा! अच्छा! अच्छा!
मग आजच्याकडेच हा आठवड्याची भाजी. डब्याला लागते ना सकाळी भाजी. रोज सकाळ संध्याकाळ कायतरी.
हम्
मग त्यामुळं चुकामुक झाली माझी मग मी फिरले. जिथं जात्यात तिथं बघितलं.
अच्छा मग तुम्हाला जास्त हे करावं लागलं असणार.
हा मग थांबले मी थोडा वेळ, पाऊस जास्त आला मी भिजले पूर्ण.
त्या कशा आल्या तुमच्या सासूबाई?
आल्या कि त्या फुढं आल्या म् म्हणजे त्या आल्या तिथंन. घरी त्या आणि त्यांच्या मैत्रिणी मग, परत मी कॉल तर करून बघूया म्हण- ल घरात म्हणून तिथं मोबाईल मागाय लागलोय. पण कोण मोबाईल द्यायला तयार नाही. हम्म तिथे केळीवाली बाई बसली होती, तिला म्हणलं मोबाईल द्या म्हंटल्याव ती म्हंटली मोबाईल नाय माझ्याकडं. पण समोर तर स्कॅनरचा फोटो होता असं होतं तसं मो- कुणाला देत नाहीत.
हा तसं लोकं जरा पण जसं असं जेन्युन लोकांच्याकडं मागायचं म- तुम्ही मोबाईल न्हेला नव्हता.
न्हेला नव्हते ना गडबडीत गेले बळाला चुक- कोण मोबाईल त्याला लाऊन दिलेले ना.
अच्छा! अच्छा! अच्छा!
हम्म तो मागं लागतोय म्हणून पावसात त्याला कुठं न्यायच म्हणून. मी माझं मीच गेले होते एकटी. हम्म मग तथ मागितला दोघं तिघां ना मी अ लेडीज होती तिला पण मागितली ती म्हणली मी पण आज विसरून आले. मोबाईल मग एक समोरचा भाजीवाल्याला बा मुलगा होता. त्याला विचारलं, तो म्हणला मला पासवर्डच माहत नाही माझ्या मोबाईलचा हॅलो मग त्यांना- अ सांगितल्यानंतर त्याच्या शेजारचा एक माणूस होता. जन त्यांना सांगितलं त्यांना जरा मोबाईल द्याना फोन लागायचाय म्हणून, त्याच्यावरन मग माझ्या मोबाईलवरती कॉल केला, मग सांगितलं की मी आले घरात तू यं.
अरे बाप रे! एवढी सगळी कसरत करायला लागली, ते पण पावसाळ्याच्या दिवसात.
पावसात का, मग पावसात भीजत इथं-तिथे जरा थांबले तर त्यामुळे द्या पत्ता त्यांचा बाजूच्या माणसांचा का? इथं थांबलेत व्हय हे, मग लगेच भरपूर पाऊस पडायला लागला, मी घरी आली आणि मोठाच पाऊस आला. हम्म. पहिलाच जातानाच गाडीच चालू होत नव्हती ना.
हम्म, नाही ते कसं होते पावसात दिवसात जरा थोडं, स्पर्क स्पार्कलला प्रॉब्लेम असतो गाडीच्या. ते जरा गाडी भिजल्यानंतर गारवा तयार झाला ना, तर ते लवकर त्याचा इंजिन क्षण काम करत नाही, इंग्नेशन
ह्म ह्म.
त्यामुळं जरा ते बॅटरी डाऊन झाली असते ना, गार - गार झाल्यामुळे.
व्हय व्हय.
त्यामुळं जरा इग्नेशनला प्रॉब्लेम येत असतो तसा.
हा प्रॉब्लेम आल्या पहिल्यात चालूच झाली नाही. म्हंटलं भीती वाटत होती, परत येतांना चालू होते का नाही. ते पेट्रोल पण त्याच्यात कमी दिसत होत.
असं कधीही जरा पावसाळ्याच्या दिवसात असे रिस्क घेत जाऊ नका. जरा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून घेऊन जात जावा.
मग आता घरात कोण दुसरं नाहीहेत ना, जेंट्स दोघे जातात.
त्याचा हां, तसं असेल काही प्रॉब्लेम नाहीये फक्त सांगण्याचा उद्देश काय की जरा आपण स्वतःहून जरा घेणं करायचं आपली काम आपले व्यवस्थित आपले जसं
पेट्रोल पण नव्हते पण येतांना चालवत. का नाही याची पण, हम्म कमी असेल ना.
हम्म.
हम्म. त्यामुळं घरी आले, मग भिजलेली मग काय. मग त्यांनी म्हणले, आम्ही उशीरा आलोय. पाऊस होता म्हणून भरभर घेतला आणि आले व्हय.
अच्छा! च्छा-च्छा-च्छा-च्छ.
मग आल्यावर चेंज केलं आणि मग हे केलं स्वयंपाक बाकीचा.
अरे हा! परत आणखी स्वयंपाकाचा नय असते ना बरोबर.
होय.
अच्छा अच्छा अच्छा च्छा.
तुमचं काय?
आमचं काय आज ऑफिसमध्ये होतं जरा वर्क मोड. होतो जरा. मग जरा ऑर्डरी आता पावसाळा पण हाय, तरी पण ऑर्डरी चांगल्या येत आहेत. ऑफिस स्टाफचं वर्किंग चांग-चांगलं सुरू झालेलं हाय.
आज झालं ना व्यवस्थित सगळं?
नाय, झालं-झालं काय विषय नाय.
लेडीज च्या मगच्या करत होत्या ना, व्यवस्थित बोलत नव्हत्या एकमेकांशी, आता
काय आहे आता ती काय कसं आहे मी प्रत्येकाला सेक्शन वाईज डिवायडेशन करून दिल्यामुळ ना आता त्यांचं काय? हे राहिलेलं नाही त्यामुळं जरा ते हा हे सगळं आता सध्या तरी रुटीनवर दिसत ते पुढं आता काय होणार आहे नाही माहित पण आत्ताचा जर विचार करायला गेला तर आत्ता सध्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, त्त्यामुळं काय असं
हम्म, हो हो!
ते कसं आहे जरा थोडंफार आपल्याला हम आपल्याला सावधगिरीच्या भूमिकेने काम करावं लागतय तरच त्या गोष्टी ते घडतात नाही जास्त जर हे करत बसलं तर त्यांना आपल्यालाच त्रास होतो तेचा. बाकी आणि काय म्हणताय?
काय नाइ चाललय.
हम्म, आज जरा पावसानं उघडी दिल्यामुळे जरा बऱ्या बऱ्यापैकी कामं आमची संपली. काय? काय मुलगा काय त्रास देतोय काय?
आ?
मुलगा काय त्रास देतोय का?
होय, इथं फोन आलेला हाच घेऊन बसतोय आणि दुसऱ्याला बोलूच देत नाही.
हम्म, हम्म! बाकी आणि?
आहे खेळाय लगलाय जरा.
हो, अच्छा अच्छा अच्छा अच्छा खेळतोय काय?
हम्म!
मग आता त्याचं हे
आता दोन वर्ष पूर्ण होतील ना त्याला?
होय होय, आता पुढच्या महिन्यात.
बर बर बर बर बर ब, हम्म, हम्म, हम्म!
धावपळी आणि किरकिरी भरपूर असणार आहे.
आहे नुसता.
अच्छा अच्छा अच्छा, जेवला का नाही आता सकाळ, संध्याकाळचं? संध्याकाळ जेवण जेवला का नाय तो?
नाही अजून थोड्या वेळानी.
जरा वेळ करतो का जेवण करायला?
होय होय.
हॅलो!
होय होय.
हा हा हां!